हॅलो!
हॅलो!
हा ताई, काय चाललंय?
काय नाही बाई, व्यवस्थित काय चाललं.
काय.. आमचं पण आवरला आज आणि स्वयंपाक केला. मी कपडे वगैरे आवरले. हा नाही आमच रोज असं दहा वाजेपर्यंत होतं, ऑलमोस्ट आणि फरची असते पण आज फरची तर काही पुसायची नाही, गुरुवारी पुसत नाही आम्ही फरच्या. वातावरण पण खूप थंड हेय ना बाहेर.
पाऊस आलियात.
काल दिवसभर, नाही आमच्याकडे आज थोडस घडलंय म्हणजे पाऊस नाहीे, पण वातावरण आहे हवा जास्त आहे आज आमच्याकडे. आणि वातावरण, काल आमच्याकडे तर दिवसभर पाऊस कंटिन्यू टिपकत होता, कंटिन्यू पाऊस चालू होता सातत पाऊस होता. तर आता आवरला?
परवा चालू राहिला बारा साडेबारा पण आज काल दिवस दुपारून उघडून गेला होता. थोडाफार हवा होता हवा, भरपूर होती, आज तर सकाळपासूनच चालू असं वाटतय आसं, ऊन पडल्यासारख आणि पाऊस बि चालू आहे असं.
हम्म, हम् बारीक-बारीक आता त्याचे दिवस हे, तो येणारच.
हा नाहीयेत, ते बी राहतं ना बाई किती नुकसान जेव्हा यायचं तेव्हा येत नाही पाऊस बी लावूनच होतं मंग, असं होऊन जातं.
हा मं, आता काय?
पोरी गेले शाळेत.
अ, गेली होती सावी, ओवीला सकाळी आठलाच बस, रिक्षा येते घेऊन जाते रिक्षाने आली गेली ती पण साडेआठलाच घरी येऊन गेले की, शाळेतनं मेसेज आला कॉल आले की काही तांत्रिक अडचणीमुळ आज, नाही होणार बॉ शाळा म, सुट्टी जाहीर करून दिली त्यांना आज.
पावसामुळेच काही असेल!
हा, असेल काही तसं काय सांगितलं नाही फक्त तांत्रिक अडचणीमुळे आज अन, आध्या, आहेन सुट्टी राहिन म्हणे उद्यापसन शाळा, आज पेपर होता ड्रॉइंग आणि सोशल सायन्सचा सामाजिक, हं तर मग सुट्टी
तेस
नाही आपल्या घटक चाचण्या असतात ना, दोन- दीड, दीड -दीड महिन्याच्या दोन घटक चाचण्या होतात आणि मग एक सहामाई परीक्षा पुन्हा दोन घटक चाचण्या अन एक. वार्षिक परीक्षा मग हि पहिली घटक चाचणी. नाही शाळा तिची एक तारखेला सुरू झाली होती. सॉरी आठ तारखेला सुरु झाली होती आठ तारखे पाासून. मग आता पेपर चालू होते आज शेवटच होता ड्रा आज चित्रकला आणि. सोशल समाजसेवेचा पेपर होता तिचा.
हम्म हम्म.
नाही झालं आता उद्या होईल मग काय. आली ती घरी मग लाहनी म्हणत होत. त मी नाही जात मला पण सुट्टी आहे. पण मग ती गेली की मग माझं काही काम होत. नाही मग तिचा आरडा ओरडा तिच्या मागे पुढे करा. पप्पा म्हटले तिला घेऊन जातो मी. चल म्हणे तुझी शाळा मं तीच म्हटली पुन्हा मला यायचं आजोबा.
हम ते पावसाचं आपल्याला कस तरी होतं गचगच. पोरांना असच पाहिजे तसंच पाहिजे म्हणायचं. त्याला की नाही का साई बरोबर जायचं साईच्या क्लास मध्ये बसायचा. तेव्हा एवढा असा प्रश्न उच्चा रायचा. सर हे काय येला काय म्हणता आणि आता जसे मोठे होता तसं हे. शाळेत जायचं बियचं काही नाही त्याचा प्रॉब्लेम. शाळेत जातोय वगैरे लिहायचा लिहायचा कंटाळा. काय त्याला वाचा बोलायचा नहि लिहायला नका सांगा.
हा का आमच्या दिदीचं तसं नाहीये आमचे साऊू ओवी ना. सहावी ना हम् जाते हा तिचं पण जाते. शाळेत पण मग तिला आपण तोच कंटाळा अभ्यास नको घरी आल्यावर.
तेच लिहायचं नका सांगा असाय तेच.
हम.
पोर बराबरीचे उरकून जाता खेळायचं त्याच नांद तर आता दोन महिने सुट्ट''--'' टी यांमध्ये मजा आली आता मग कंटाळा वाटतय. एकदाची शाळा चालू झाली म्हणजे काही नाही.
हम्म. अजून काय चाललं म तुझं.
काय नाही काय सयंपाक केला.
आज का आज केली मेथीची भाजी काही शेपू.
दस शेपू खातात.
हम्म.
सोपू जास्त काथा वाट.
अगं दर महिन्याला घेऊन येत पप्पा तर आज बोलले आई. दर आठवड्याला. तर आठव्याच्या बाजूला एक शेपूजे पालकची जोडी असतेच असते. मग आता सांगितलं की आता कंटाळा. कंटाळालाय बाबा आता शेपवानी पालक ना कानू म आता. आणि आता पुढच्या बाजारात नाही आणणार.
हा त्या आणि या दिवसात येल भाजीपाल्याचा थोडा त्रास बी होतो.
हो हो ते पा पा पावसामुळे थोडे्या झडतात. म आता काय म आज करून टाकली.
करतो माझं. बुधवारी
रविवारी असतो बाजार पण ह्या रविवारी काय झालेलं ना आम्ही तिकडे गेलो ना पंढरपूरला वारीला दर्शनाला मग वा जार झाला नाही रविवारी आमच्या एरियातला बाजार रविवारी असतो आणि एक मोंड्याचा बाजार असतो तो मंगळवारी असतो मग पप्पा कालच्या मंगळवारी गेले हा आता तालुका आहे ना दोन, तीन ठिकाणी बाजार होतो एरिया वाईज ओवीच्या शाळेकडे शुक्रवारी भरतो आणि एक मोंड्याचा बाजार म्हणून असतो तो मोठा बाजार आहे सगळ्यात तो मंगळवारी भरतो आणि आमच्या जवळ चौकात असतो तो रविवारी भर तो म रविवारचा बाजार काई हा त लागला नाही गावा बाहेर गेल्यामुळ मग तिकडून आणला पप्पांनी बाज मोंढ्याकडून मंगळवारी आणला बाजार
मग असं मधी जर वाटलं मध जर असं वाटलं तर हे भेट त्या वगैरे
हो, हो मिळत ना चौकात लावलेले असतात दुकाना पण म असं असतं ना बाजारच्या दिवशी दहा रुपये पावशर मिळतं तर म एरवीमध्ये पंधरा रुपये पावशर मिळतं असं होतं ग पण इमर्जन्सीला आहे बा इमर्जन्सीला मिळतं सगळं दोन पैसे जास्त जातात पण मिळतात हो
हम्म, हम्म
काही प्रॉब्लेम नाही तालुक्याच्या ठिकाण हा तब्येती चांगल्या आहेत
आमचं बी तसं आमचं बी काही टेन्शन नाही सर्व वेळ भेटत आमच्या इथ
हा खेडेगावात जास्त प्रॉब्लेम असत खेडेगावात जास्त त्रास असतो या गोष्टींचा कि नाही
उलट आपण म्हणतो पण बाकी खेड गावांमध्ये ना ताजा भाजीपाला डायरेक शेतातून काढलेला भेट
हा ते पण एक आहे आता आमचे बाबा वारले होते ना होना आमचे बाबा वारले ना तर आमचं जे शेत आहे गावावर ते लोकांना करायला दिलेलं आहे त्या मामा, काकांकडे ते माझ्या सासऱ्यांनी मग ते दारावर आल्यावर ते म्हंटले कि वावरत या तुम्ही शेतात वांगे आणि चवळी अर्धि गोनी वांगे घेऊन आल ते आतेयंत डायरेक
एवढे वांगे किती दिवस खाल्ले असतील
नाही मग होते ना सगळेजण होते ना हे दहा दिवस थांबलेल्या बहिणी सुना आता आमच्या बाबाला आमच्या बाबाला किती पाच सुन, पाच लेक, तीन पोरी पाच लेकाच्या पाच बायका म्हणजे दहा सूना ते सगळं मिळून हो पंधरा विस जण दहा दिवस थांबलेच होते ते मग त्या दोन जण प्रॉब्लेम होता की आमच्या पप्पांच डोळ्याचं ऑपरेशन झालं होत आणि त्या एक आमच्या आ ते त्यांचं पण एक पाठीतलं पाणी काढलेलं होतं नुकतंच त्यांचं पण त्यांच्या ते दोघं वांगे नवते खात बाकी मग त्यांना चवळीची भाजी राहायची चवळ्या पण आल्या होत्या ओल्या चवळ्या आणि हे मस्त कोरडे वांगे करून खाल्ले म्हणे आम्ही बिगर तेला मिठा शिजून, शिजून सगळ्यांना वांग्याची भाजी रोज उठून हम्म मस्त म्हणे ताजा खरंच ताजा आणि एका जनाने केळी लावली होती केळीचं नुकसान झालं तिकडे गावात केळी पण लावली होती एका जणाने तर दोन रुपये किलो केळी गेली फक्त ते आपण डजनावर घेतो, आणि ते व्यापारी किलोवर घेतात केळी. तर दोन रुपये किलोने हा दोन रुपे किलोने केळी गेली, तर मग त्या माणसाने एकदा एकादशी पडली ना त्या दहा दिवसात मग त्यांनी चार पाच डझन केळी अशिच पाठवून दिली होती. उपास आहे बुवा तुमच्या घरात सगळे आहेत आता लोक जास्त. म खा केळी हम्म वानोळा म्हटल बर नाही ना अस सिटीत कोण देत ग कोणाच सगळ्याच विकतच असत कोण आणून देत अस.
बरोबर आहे ना.
सिटीत नाही देत बयी. आणि त्यांच बी अस खेड्यात बी थोडफार देतात. पण ते कस आता अस कार्यक्रम वगैरे राहिल तर दीऊन देता ना जास्त. रायला तरच देतात.
हा मग आणि काही प्रगसित शेतकरी विचार करून लावतातच ग बाई साईडला एखाद्या म्हणजे दारात जर शेत तसल बवा शेतातच गा घरबी आहेत असे भरपूर जण आहेत. की साईड ला परस बागेत छोटस आपल आपल भाजीपाला रोजचा निघेल काहीतरी भेंडी, मिर्ची ची टोमॅटो, वांगे
लावले ना तर आता आमच बी तसच लावलेल आहे मी. या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे नाही ग बाई इथ नाही इथ कस गाई म्हशी वगैरे आहेत.
हा ते डुकर बिकर कोणी पण चालल गेल कि ते खाऊ वाटत नाही झटलेल हम्म हम्म
राहता फुला फालांचे ते बी राहू देत नाही काही वेळे.
ह आणि ते त्याला खेटून बी गेल तरी आपल्या त इच्छा नाही होत ती भाजी खाऊन काढूून खायची.
हम्म तेच ना म
हम्म
आणि तिथ जागा खोल झाली ना एवढा मोठा तला पाणी तुंबून जा
हा साई सांगत होता पाणी तलाव
तलावसारख पाणी आमच्या गेटपर्यंत पाणी येऊन जात. हा
डाब साचली म्हणे डाब. बापरे गेटपर्यंत येत. एवढ खोल झाल.
आता नाही म्हणजे अस पाऊस जास्त राहिला तर. जास्त जोराच आता झीमझीम आहे ना त्याच्यामुळे काही नाही एवढ. जास्त जोराचा राहिला तर.
हम्म हम्म चांगल आहे पाऊस बी पाहिजे. सगळच पाहिजे.
तेच ना पाऊस आला तरी ते प्रॉ प्रॉब्लेम. नाही आला तो बी त्रास होतो.
हम्म हम्म आत्या गेल्याय का मग शेतात.
नाही का बाई जात होत्या सकाळी वाटत होत. पण मग आता पाऊस चालू आहे. गाडी मग टाईम नाही ना ते बाजरपूरला येवुन जात ना इथून चौदा किलोमीटर वर.
जायला याय
गावातल्या गावात राहता, तर चालू चालू जाता येत. फटफटीवर. ते बाहेर गा गावी म्हटल्यावर मग? बसने जावं लागतं ना.
बघा ती बी तिच्या टायमिंग वर येणार. मग आपण जाणार.
नऊला होती. नऊच्या बसनेच जाणार होते. पण तेव्हा जास्त च चालला. आणि मग आता वाटतंय उघडून गेल्या सारखा.
पण ते सांगता येत नाही. हव्याचा परत जमावून जातो.
हा मग काय तर. मग काय कामय आता शेतात. निंदायला जातय का कपाशी?
कपाशी तर निताय. तशी ती कपाशी अजून एवढी निदाय सारखी बी झााली नाही. छोटी छोटीचे बारीक.
पण मग ते बाकी ठिकाणी उगली नाही ना कपाशी. पाऊस नव्हता त. तीथ आता मुंग व उडीद लावतात. काल बी आणलं नानानी. त्यांनी. उडीद लावायचाय तिथं. दोन दोन तीन तीन दाणे उडीद.
हम्म हम्म हम्म हम्म. बर झाल.
उडीद मुग बी लावला की, पाऊस तेव्हा बी पाऊस जर आला तर ते बी सडून जात.
हा ग बाई.
आणिे मर
चालायचच का नुकसान फायदा काय त काही.
काये बाकी?
चाल मग बाकी, करते मग, जरा वेळाने कॉल. घे काळजी. ओके, ठेवते.
ेत